हॅलो.
येतो का आवाज?
हा आवाज येतो य ताई? हा आवाज येतोय तुम्हाला हो मला
हो आलाय आलाय नुकता झालंय जॉईन
काय म्हणतात झाला का जेवण हो हो झाला का जेवण?
हो जेवण झालं आवारलं आताच हम्म आज पोलीवेची डिवटी होती ना मग लेट आली तिकन
हो का हा हा अच्छा तुम्हाला पण असते कामते?
हो हो दिवसभर सकाळी सात ते पाच
अच्छा हा हा. अ हम्म हम्म ते
हा हा.
ना घरातला आवरतान उशीराच होऊन गेला आज.
हा ना हा हा झाली का आता उद्याची तयारी वट पौर्णिमेची?
हा वटवर्णिमीची अजून तैयारी आता काय सकाळीचच करू आता तर शाळेला सुट्टी येऊ द्या आम्हाला पण त्यामुळे मग हाय उद्या निवांत हो
हम्म हा ह हा. मग तुम्ही घेता का नवीन साडी वगैरे घेता का?
नाही मी घेता हो साडी वगैरे काही, मला साड्या घ्यायच वेळ नाही हे. बायकांला साड्या घ्यायचं वेड राात. नाही, ह म नाही घेत कधी मी जुना पॅटर्न झाला का मग, फार नंतर घेते म्हणजे आज. मला असं वाटत नाही का म्हणजे ते घ्यायला पाहिजे आणि कस आहे. हम्म घरात चनला. हम्म आणि घरच्यांचं पण म्हणणार आता एवढ्या हजार रुपयाची साडी तुम्ही वाप लका म्हणजे पेशा आजारच्या दोन घ्यायच्या.
हा हा असं हा हा. ते आहे खूप भारीतली घेऊन ती कधीतरीच घालणार आहे त्याच्यापेक्षा, दोन घेतल्या तर, ते वापर तरी होतो अस. बरोबर. जेवण काय केलं आज तुम्ही स्वयंपाक.
आज आहे ना मी पालकची भाजी केली. आणि बाजरीेच्या पातरी केल्या होत्या हो.
ह. हो का हा हा हम्म. आणि तांदुळ किची भाजी वरण -भात. हो ना ह ह तुम्ही कसे क. कांदा टाकूनच करतात ना?
हो कांदा टाकून आणि नंतर आहे ना म्हणजे पूर्णाशी म्हणजे आधी धुऊून चुकून घेत. ते नितळून घेते चांगले आणि त्याच्यानंतर कांदा कापून काय करते म्हणजे फाय करून सगळ घ्यायचं डायरेक्ट अशी पूर्ण होत आली का थड शेंगयचं कुट हम् हो छान लागतील.
हा का हा हा.
हा.
हम हम् मी नाही टाकला शेंगदाण्याचा कूट. फक्त कांदा टाकून आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या बारीक, करून टाकले असं हम्म. हो तस हम्म. तुमच्याकडे पाऊस झाला का आज?
आता चालू आहे आता म्हणजे आमच्याकडे ना पाच वाजता आला थोडासा आला आणि आत्ताय ना दहा एक मिनिटापासून टिप टीप टिप टिप. थोडी थोडी चाल.
हा ना हा आमच्याकडे चालू आहे आता हम्.
हम् आहे का अच्छा आमच्याकड नाही एवढा. पाहिजे हो.
हो ना पाहिजे ना हो ना पण मध्ये तर काहीच नव्हतं दोन चार दिवस उणच होत खूप कडकून पडत होत एकदम.
हम्म.
हम् माझर विवार आज सुट्टी असेल तुम्हाला पण,
नाही ना मग आज पोलिओच्या ड्यूवटी होती.
अरे हा पीओलीची होते हा तेव्हा आजचा दिवस तुमचा अस. गे कुठे जाता आला नसेल काय?
कुठच नाही. एकदम म्हणजे सकाळी सात ला मी गेलेली आहे पाच लाच घरी आले. त्याच्यानंतर घरातलं सर्व काम पडलेलं होत. आज तेवढं आवरून घेतलं. आणि नऊ आता साडेनऊ ला जेवण करायला बसले.
हो का हा धावपळच म्हणती तुमची.
हम, हम.
धावपळच होते म्हणजे, आल्यावर पण मग सगळं काम आवरायचं.
खूप म्हणजे सगळं, आता आवरलं मग परत आता उद्या अजून तर मेसेज पडलेला नाही, सुट्टीचा पण जर पडला तर मग ठीक नसल्या तर परतच्या
परत जायचं हा, हा, हा म आल्यावर. मग पूजा वगैरे करायची.
हो तिकडच शिक्यतो येत मग तिथंच जवळपास राहातच वडभर पुरे आता खेडच गाव आहे ना आमचं, मग तिकडच करून घ्यायच असं.
हा हा बरोबर. हम्म हम. मग तुम्ही खाता का, खिचड वगैरे खात असाल ना उद
हो, हो. खिचडी खाते. खिचडी खाते.
हा, ह, नाही ना हा, हा तेच.
खाऊन घेते मी खिचडी आणि ते.
हा मग तुमच्या नेहमीच्या महिन्याच्या पण पौर्णिम का हो खातात ना.
हा नाही माझ्या नाही महिन्याच्या पौर्णिमा. मी शक्यतो सर्व उपवास कोणतेच नाही फक्त चतुर्थी आणि आता म्हणजे वटसावित्री पौर्णिमा, हरतालिका, महाशिवरात्री. मोठी एकादस, एवढंच पकडते, आणि पण चतुर्थी माझ्या दरमहिन्याची आहे.
हो का, हा, हा. नाही आमचं कसं, माझ म महिन्या म्हणजे गुरुवार असतात. चतुर्थी बाकीच मे हे असच पौर्णिमा करते.
अच्छा तर महिन्याची
हम्म ते म्हणतात वाटत. हा मुलं-मुलं असली का धरायची असते मुलांसाठी करून.
हो अस
हा मग म्हटलं चांगलं राहतं म्हटलं धरू. असं आधी नव्हते करत मी पण. पण मग हम्, मग आई वगैरे म्हटलंय ह्यांना. करत जा, चांगली राहते, करायला नको
चांगले हा, चांगले राहते.
ह आणि कुलदेवतेचा पण उपवास होऊन जातो ना एक, आपलं कसं मंगळवार नाही होत मग. कस हम्म, मग तेवढीच नाही बाकीच काही झालं तरी सेवा तेवढी.
हो ते तर आहे.
हम. हम्म आमच्याकडे पूजा पण असते ना, ना पौर्णिमेला स सत्यनारायणपूजा.
घरि का.
भर पूर्ण, हो घरच्या घरी करतो दर महिन्याला. चांगलं असत म्हणजे, त्या हा हो आपल्याकडे म्हणजे ना. याच्यासाठी, आर्थिक याच्यासाठी हा.
चांगले असते कारण, म्हणजे भरपूर ठेकााणी कर बरं का ती, म्हणजे जला वाट कोरास वगैरे ठेवतात, जेवचा भंडारा ठेवत
हो नाही हा हा नाही ते घरच्या, -घरीच म्हणजे आपल्या घरातल्यांनीच. थोडासा प्रसाद करून, म्हणजे नाही का खायच. ते स्वामी समर्थ केंद्र आहे ना, त्याच्यात म सांगतात ना. तेव्हापासून मग करायला लागलं, पण मग खूप हो खूप फरक पडतो. हम्म मग केलं ना म्हणजे त किती तीन-चार वर्ष झाले तसे करते. परत.
हा चांगलं आहे नवा मग.
हो तस. बाहेरच्या व्यक्तींना प्रसाद नाहीं द्यायचा तो वाटीर किंवा अर्धा वाटी करायचा, घरातल्या. खायच अस असत ते.
हम् चांगला राहता मग, खरा वाला म पौर्णिमा नाही पकडलेली बाकी चौक वास. काय माझे चतुर्थी कंपल्सरी रातीच माझे.
हो का? हा हा थोडस केलंय पाहिजे ना उपवास पण. काही काय तर काहीच करते नाही.
नाही आओ, काही काही तर काहीच करत नाही नाही मला पहिले खूप होते. मंगळवार कंटिन्यू आस पाहिजे, पण मध्यंतरी माझी थोडीशी म्हणजे तबेत बऱ्याच मला डॉक्टरनी सगळं साबूदाना वगैरे बंद करून टाकायला लावलं होतं.
हो का? हा हा त्याने पण त्रास हो तो ना, साबुदाणाने पण हम्म ते जात पण नाही आणि ना खाल्ल्या जात नाही तो
नाही नाही खाल्ल्या नाही जात, तरी पण मग उपा सायच्या दिवशी तर काय वाटत? टत नाही आता, नवरात्रात आपण नऊ दिवस उपवास करतो कुठं खातं? पण काही वाटत नाही नऊ दिवस इतक्यात निघून जात. इतक्यात हो इतक्यात निवून.
हुं. मग त्याच्यापेक्षा ते फळ खाल्लेले परवडता.
हो ते फळ पण मग, तोंडाला नीसता आस हे होऊन जात.
हो. तिखट खावं असं वाटतं आणि नेमकं हुं. हो हरतालीकेच्या दिवशी तो उपवास करतोय म आता खूप असं वाटतं की, तिखट खाल्लं पाहिजे. तेव्हा तर काही चालत नाही, खिचडी न हे काहीच नाही. हा. तुमच्याकडे असतात का महालक्षुम्या?
हो नाही आमच्याकड नसतात ते, नाही नाही. आमच्याकडे हाये ना? अ महालक्ष्मी वगैरे नाही रहाती. तिथं ते शिपिं आहे ना गावात एक-दोन, त्यांच्याकडे राहतो मग आम्ही जातो दर्शनाला. त्यांच्या ते किती छान करता ओ ताई महालक्ष्म्यांचं.
हो हो आमच्याकडे बसतात ना.
हो ना आणि किती सुंदर सजवलेला असता त्या. ते मिठाई वगैरे खूप छान आम्ही बघितलेला येथ आमच्या
आम्ही पदार्थ सगळे बनवतो, दिवाळीचे कसे आपण शंकरपाळे हे सगळं बनवतो. तो चकल्या, करंजा, तसं सगळं बनवतो आम्ही पण.
हम्म हम.
छान वाटतं तेव्हा तीन दिवस येता तेव्हा पण म येतात ना तेव्हा-तेव्हा मग. हो हो. हम्म, आला काता दृश्यम याच एखादी पालेभाजी आणि भाकरी या. नैवेद राहतो, पहिल्या दिवशी, आणि मग दुसऱ्या दिवशी जेवण राहत त्यांच, तेव्हा मांडेच सांगतो आम्ही कारण खूप
हो. अच्छा.
बाकीचा का करतो घरी स्वयंपाक, पण मी विकत घेतो.
अच्छा-अच्छा खूप छान असत, ते तिथं देसा सजावट. ते इतकं सुंदर राहतना म्हणजे आम्ही पाहिलेलं आहे म्हणजे खूप छान राहत, हो.
हो करण्या करायला पण तेवढंच खूप वेळ लागतो.
हो.
हम्म पण छान वाटतं, एकदम तीन दिवस ते एकदम भारी वाटत तेव्हा. हा आणि आम हो हो. चालेल चालेल बरं ठीक आहे. ठेऊ म? हो हो चालेल.